हा
हा बोला
काय म्हणत
काही नाही निवांत चाललायता मस्ली यावरून सगळं
हा
हा
ह वातावरण काय झालं का होके आमच्या इकडं तर हवा झाली अजून नाही पाऊस पण एक थंडवा किंवा पावसाच अ म्हणजे सुरुवातीच जस असते तस आज जरा हवा जाणवायला लागली
मी आज सकाळी पण असं ऊनच होत पण नंतर थोडास दुपारी एक दहा मिनिटं पडला आता पुन्हा ऊन पडलेलं संध्याकाळी
नाही बरोबर आहे हवा काय तशीच वयली
त्यामु असं होतय कि शेताच नुकसान होते पेरण्या झाल्यात आता तर तो थोडासा पडला ना कि त्याला कोंब येणार कोंब येणार आणि जर गुन्हा मग पूर्ण पडला नाही तर ते सगळं वाळून जाणार
मात्र होणार त माात्रे मी कुठ तरी त्याला कारणीभूत का आपणच सगळे म्हणायचं काम आहे ते ऋतुचक्र ब
ते तर आहेच आता गेल्या वर्षी तर आप अपेक्षेच्या विरुद्ध मे महिन्यातच सुरु झाला
हो खूप पडला आणि
आणि तो पण दिवाळी होईपर्यंत होता म्हणजे आति पण नुकसान आणि कमी झालं तरी नुक
नुकसान ते तेच झाले कुठं आता सगळीकडे ग्लोबलायझेशन त्या नावावर सगळीकडं रेसिडेंट सगळी म्हणजे आमचं इथे तर मध्ये असं झालं की नदीच्या कडेच्या पट्ट्यामध्ये घर नाही बांधायला पाहिजे ह ना आणि तो रिझर्व्ह झोन असतो ह तर आमच्या इथंच मागच आहे नदी इंद्रायणी हम् तर तिथं प्लॉटिंग पडले प्लॉटिंग पडले मा मला वाटलं इथं कस विकतील नाहीत विकणार पण प्लॉटिंग दिसले म्हणलं लोक कशाला घेतील इथं तर बघितलं तर ते इथं बंगले उभे केले तिथं पाणी आली लाईट आली सगळं आलं लोकांनी अक्षरशः आपला आहे जेवढे म्हणजे पुण्या शहरात खाली घर होते मग सगळं विकून सोनं नाणं विकून वगैरे घरं घेतली आणि नंतर स्टे आला ना त्यावर आणि चरचा ुलडो जर न बांधलेली तर राहत होती लोकं अशी घरं पाडली
आमच्या इथं पण जसच झालंय पूर्ण नदीच्या पात्रात बंगले बांधत नेलेत आतमध्येध्ये
ह तेच आमच्या इथे सेम कंडिशन होतीलल
आणि वाळूचा उपसा चालवल्यामुळे सगळं पाणीच नदीला थांबत नाहीये आलग
सात आहे त्यामुळं पाणी शोषून घ जरी पाणी असलं तर शोषून घेतलं जरी पाणी कंटिन्युअस स्लो मध्ये असेल तर ते मुरणार झिरं पण आण नाहीच ना कुठून येणार बोर ला पाणी
हम्म आणि त्यातून उरलं सु उरलं आहे ते कुठं सगळं प्लास्टिक मुमुळे आणखी गोंधळ होत
गोंधळ होतो आता परवास ते कृष्णा नदीला बघितलं नाही रसायनिक झालेलं पाणी आले प्यायला ते कराड तिकड सांगली कोल्हापूर साईडला सांगीतलं पाणी उकळल्याशिवाय बिलकुल पिऊ नका
परवास अगदी काल का परवास न्यूज होते
आणि ते प्लास्टिक नष्ट पण होत नाहीये ना
नाही होत नाही होत नाही होत
आता एक सर्ववेहे मध्ये वाचला मी त्या सर्वहे मध्ये त्यानी सांगितलं की मुंबईच एक काहीतरी नदीचं मला एक्झॅक्ट नाव आठवणार ती म्हणा इकड इंद्रायणी इंद्राणी तर इतकी फेसाळ होत वापरे म्हणजे अस धग क असतात तसा फेस दिसतो बराक्ष
अरे
नदीमध्ये हो मध्ये ते स्वच्छता केली पण कस आहे लोकांच पण लक्षात यायला पाहिजे कि तिथं नाही हे करायला पाहिजे नाही पंचगंगा पण तशीच झाली आहे
नाही सगळ्या नद्यांची तीच अवस्था आहे आमची तर एक मुख्य नदी वेगळी आणि गावाजवळून एक उपनदी वाहत होती तिचीच तर त्याच्यामध्ये काही दिवसापूर्वी सगळं बायका धुून भ कपडे भांडी वगैरे सगळं करायच मुलं आंघोळ वगैरे आणि आता असं झालंय की प्लॅस्टिकनी एवढी जाम झालीय ती गटार तरी बेटर दिसत तिच्यापेक्षा क्षतकं हिरवं काळ पाणी असं ते आणि एक ठराव घेतल्यानंतर वास येतो त्या पाण्याचा
नाही नाही बरोबर आहे आणि काय होतं आधी त्यांनी साबण भले आध अगदी म्हणजे जनावर पण धुवायचे पण आधी ते साबण पण म्हणा आहे आता कुठल्यातच प्युरिटी नाही आहे सगळीकडे इतकं केमिकल केमिकल म्हणजे आधी साप म्हणान आपण भांडी जरी घासलो तरी हाताला हे उठायचं नाही आता जरा जास्त झाले की हात आपले कसे व्हायला लागले म्हणजे कशामध्येच प्युरिटी नाही राहिली आता
अगदी फळ पा भाज्या ह्याच्या पण नाही राहिलेली
नाही नाही सीजनल फळ खावी म्हणतात पण आता सीझनल फळामध्ये प्रॉफिट जास्त असतो त्यामुळे इतकं त्यामध्ये ताय भेसळ कि खायला भीती वाटाली काय खायचं तरी काय खायचं जगायसाठी खाणं गरजेचं आहे
आणि सगळं सगळं घरामध्ये नाही तयार करू शकत जी फळ तीन महिने लागत तर ते आता एक महिन्यामध्ये ते तयार करून पिकवून विक्रीला आणतात
अक्षरशः आशेच्या असे पेरू यायला लागले तेवढे पेरू कधीच मोठे नसायचे अगदी सोडलेला नारळ जितका दिसतो तितके फेरू यायला लागले मग ते काय असे उगवून फास्ट थोडीच येतात
नाही आहे केळी आंबे वगैरे साचते तुकाराम मुंडेंनी छापा घातला त्याच्या तर किती काय काय पकडलं त्यांनी
भयानक सापडलं भयानक त्यामुळंच आपल्याला हा ब ना
शेतकऱ्यांवर विश्वास ठेवायला पाहिजे म्हटलं तर शेतकरी पण तेच करायला लागलेत आता
का प्रॉफिट काय होतय मीडिटरे त्याला पैसे द्यावे लागतात ते त्यांच डिमांड वेगळी सप्लायची वेगळी सगळं म्हणजे सगळंच इतकां उघड झालं ना भयानक अवघड होऊन बसले आणि आपण आपली जनरेशन कसं बघ ठ ते आपण थोडंफार तरी प्युअर काहीतरी खाल्लंय आता काय झाले कि मुलांना त्यामुळेच सगळे इश्यूज लवकर यायला लागलेत
हो
म्हणजे आता आपण बघतो तीस तीस वर्षामध्ये हार्ट अटॅक येतात
आणि कॅन्सर तर
भयानक म्हणजे अगदी असं जे नाव आधी तर कधी तर ऐकायचो आपण अरे बापरे असं व्हायचं आता हा आता सर्रास म्हणजे थोड्या वर्षापूर्वी कोणाला तर अटॅक आला हे जसं आश्चर्य व्हायचं त्यानंतर अटॅक गोष्ट कॉमन झाली आता तसं कॅन्सर क्चित व्हायच तर खूप म्हणजे कॉमनली ऐकू येण्यासारखं असं झालंय की
आता असं सगळ्यांचं म्हणणं आहे की कोरोना व्हॅक्सिनमुळे कॅन्सरचा प्रॉब्लेम होतय सगळ्यांना आणि हार्ट अ येत पण त्याच्यात हे खाण पि पण ते त्याला हा
मॅटर करते मॅटर करते मे बी असेल नसेल पण हे बाकीच जीवनशैली
हा तेच म्हणणार होते खाण पिन तर आहेच पण शारीरिक हालचाल पण नाय अजिबात
आणि असं पण आपण म्हणू शकत नाय की चला आता आज आपण साडेपाच ला जेवायचंच अरे ऑफिस मधन यायला जरा आठ वाजता तर येऊन स्वयंपाक करून साडेपाच ला कस शक्य आहे
आणि येणं पण आपल्या हातात ना-ये म्हणजे आयत्या वेळेला जर टार्गेट दिलं तुम्हाला न टिकवायच असेल तर तुमच पाच टाइमिंग असेल तुम्हाला सात पर्यंत थांबा म्हंटल तर थाबणं गरजेचं-य
थांबण गरजे चंय म्हणजे असं म्हणतात की फीट-स फाईन राण्यासाठी तुम्ही सूर्यास्तच्या आधी जेवण करा पण हे कुणाला शक्य अहय जे घरी बसून काहीतरी करताय किंवा ठीक हेय जातो कमवायसाठी
आणि मग तो गेला की त्याच्या जोडीने सगळेच राहतात त्यांना सोडून तर कोणी बाकीचे जेवण करू शकत
कोणी बसत नाही बाबा येउदे आजोबा येउदे आपण बरोबर काय होतय आता काय गरजेचं हाय की एकत्र फॅमिलीमध्ये ऍटलिस्ट एक टाइम तरी सगळ्यांनी एकत्र बसून जेवणं गरजेचं तेमुळे दिवस ो आ झा क आप म्हणतो झा झा हत आपलं कन मेंटेन राहणं खूप गरजेचं आहे मुलां ते भवितव्यासाठी आता ते गरजेचे मुलं आपल्याशी अगदी ओपन असणं खूप गरजेच झालंय म्हणजे इ की काही कुठ जरी झालं तरी मुलांनी आपल्याला सांगाव अगं असं झालं होतं
पण बऱ्याशह्या घरामध्ये तर आता हे चित्र दिसतच नाइ ये म्हणजे असं दिसतं की बाबा खूप उशीरा येतो किंवा मुलं थोडीशी मोठी झाली ना की प्रायव्हसी तुमच्या नावा खातीर हा आणि ती होती तर सगळे एकत्र आता प्रत्येक-अ सेपरेट रूम बघून गेली जाते काय पाहिजे स्वःची स्पेस पाहिजेल आणि त्यांच्या वर्दीत मग ते नाते आपुलकी आपले पणच हरवत चाललय सग
हारहून चालय हे मात्र शंभर टक्के खरं ह-य आणि जे खर खरं बाबा त्या ह्याच्यात वाढलेत त्यांना ज्या गोष्टीच महत्त्व कळते ठीक नाही तर काय कि म्हणजे पाठी म्हणजे बऱ्याच गोष्टी चालेत त्या आम्ही असाय आम्ही तसांय असं होऊन जातय
आता ह्याचं एक छोट उदाहरण आता म हो-ओ मुलं आणि खूप एकलकोंडी झालीत आता म त्याच्यामुळच त्यांना शेअरिंग केअरिंग हा प्रकारच नाय माहिती
नाय नाय नाय नाय ते मात्र
द्यायचं होतच नाय आता मी छोट्या मुलांना शिकवते त्यामुळ बघ ते ना तर जर ती खेळणी आपण दिली तर एकच खेळणं प्रत्येकाला हवं असत
हवं असत
एवढी हायपर ऍक्टिवेत ना म्हणजे की ऐकत नय कशाला घाबरत नाय जे हवं ते हवं आणि आता सोमवारचाच प्रसंग आहे पहिला दिवस होता शाळेचा आणि मुलगा रडत होत त्याच्या आई म्हणाली मला की त्याला घाबरवू नका मी त्याला म्हटलं की तिकडे म्हातारबाबा बस धरून नेतील जर तु रडलास तर त्याला घाबरउ नक क म्हणे त्याला मोबाईला तुमचं मत शांत बसेल म्हटलं तुम्ही ह्याच्यासाठी आले
मोबाईल चालू ठेवायची गोष्ट आहे का म्हणून
हा तर मी म्हटलं आणि जितका तो रागवला होता म्हणजे असं हो मो ठे का कौु सका त्याच्या बाबाचा फोडून आलाय तो म्हणले ही कौतुकने सांगण्यासारखी गोष्ट आहे का सकाळी बाबाच मोबाईल फोडलंय
नाही बट तुमचे घरातले तुमचा मोडला ठीक आहे हो आमचा कशाला
मग तेच तर आणि खूप बघितली तशी की अशी छोटी जी मुलं आहेत ना ज्यांना वर्ष हि झालं नाही तर त्यांना ते काही चारायचं असेल तर ते मोबाईल लावून देतात समोर त्यांच्यात आणि मग
ती पोटात गेलं त्यांना कळत नाही भूक ही कॉन्सेप्ट कळत नाही पोट भरणं म्हणजे काय कळत नाही आपण भरू तितकं ते खातातच.
हो त्यांना कारण तिकडे लक्षच नसतं चवीकडे लक्ष नसतं भूक. आपल्या पोटाला किती तिकडे लक्ष नसतं एकी . म्हणून आपल समोर येल ते खायचय आणि मला प्रश्न पडतो कि दीड दोन वर्षाची मुलं. रील बघत बसतात त्यांना खरंच त्यातले कंटेंट कळतात का काय चालंय ते.
नाही तर काय. नाही आपण असं म्हणतो खरं बऱ्याचदा ना. हा मोठ्यांचं पण.
हो मोठ मोठ्यांच अजून वेगळं झालं.